हां बोला.
बघ ट्राय करून, नाहीतर तू सांग, हाताला काय तर झालंय, उष्णता उठल्या. तू बेनटेकची बांगडी वापरत्यास काय?
नाही, आधी वापरत हूतो, लग्न झाल्यावर एक दोन तीन वर्ष वापरली.
मग आता नुसतच बांगड्या घालत्यास.
हा नुसतंच बांगड्या. किती असत सांगु का, अर्धा डझन, कुठं सासा, कुठं नऊ
मग त्याच्यात मध्ये मध्ये एकं बेंटेस्ट घालायचं ग छान वाटतंय.
हम्म नाही, ते खळखळा लय वाजतय नाई. अ तेवढं असून पण त दुकानात गेलं ना, कासारच्या हनी म्हनत्यात एवढे आता एक सहा महिने जात्यात ना एवढ्या बांगड्या, त्या बगड्या त्या बांड्यावर मी महाग झालोय असं म्हणत्यात.
हां.
असं करत्यात.. हा मग मी घालतानाच कमी घालतोय ना फुटतात ना. एक एक डझन घातल्या की, धुन धुताना म्हणा कायत करताना फुटत्यात. आमच्या पिल्या एक असं करते की, काटी तीन घेऊन बरोबर हातावर मारली ना बांगडी फुटत्या.
हा, नाही तसं पण होते पण कसं क ''--'' अवळ घालायची घालताना म्हणजे फुटत नाही हलत नाही आवाज पण होत नाही अगं.
होय माझ्या आवळच असतात.
लूज घातलाय की ते खळखळ खळखळ आवाज पण होतोय आणि फुटत ''--''
हम्म, ह आणि ह्या असं कॉपीमध्ये ना असं बांगडेच असं साईज आहे ना जाड बांगडी आहे. असं पातळ नाही.
झाड झाड बांगड्या पण टिकतात.
हम्म,
चांगले वाटतात बांडा पण चांगले वाटतात पण तेवढेच घालते मी पण सणापूर नाहीतर कुठेतरी चाललं तर चाललं तर. काड घालच्या बांगडा हाय माझ्यापाशी नाही जरा अस हाताला साबण लावलं की,
हा चढत्यात.
हा चढतात पण आणि निघतात पण त्यात बेंटिकच सेट पण वापरत. त मी खड्याच्या बांड्या पण वापरतोय आवडल तसल. कंड पण घालायचं रंगीच मॅचिंग.
हा हा, मग काय नाही ड्रेसवरर त्या होय होय ड्रेसवरर मॅचिंग घालतायस सा!
नाही नाही.
हम् हम्,
साडीवरच की ती कधी तर असेल लग्न चांगलं म्हणजे मोठ कार्यक्रम तर असेल तर. हिरव्या बांगड्या घालतोय पण त्याच्यामध्ये आशा त्या वेलवट. मध्ये मिळतात ना प्रत्येक रंगाच्या बग तसल्या आहेत माझ्या जवळ.
आहेत की, तसल्या पण आहेत माझ्या.
हा त्या हिरव्यांच्या मध्ये मध्ये घालायचं.
ते मोत्याच्या आणि आहेत अस मध्ये मध्ये घालायचे एक डझन.
हा गौरीला म्हण वट पौर्णिमेला म्हण आपण नटतोच की सनाला.
होय होय ते बांगड्या कसं फिट असल्यामुळे कधी काायं आणि कधी घालायचं.
हा ते तुझं ते काय रोजच्याच आहेत ना त्याच्यामुळे काळ घायचा प्रश्न येत नाही. पण कंडे जर वापराय लागलीस की नाही तस बरं पडत य.
आता सुपरवायझर झाल्यावर म्हटलं. हम्म ह.
ते गड्या घालायचं तशी पण तू मॅडम सारखे मॅ ''--'' टीचर्स आहेस मलाच एखादं म्हण. असल तर पण तू कामच करतेस ना सर्विसच करायलास की,
हा, होय माझं लग्न झालं नावा आमच्या हेनी अँड्रॉइड घडयाळ मला. म्हणजे गिफ्ट केलेय.
हा, आहे ना मग घालायचं घालतोस काय?
नाही परवा काय झालं हच फुटलं ते माझ्या हातून.
मग.
ते गोल असते ना माझाही ते चौकनी होत ह्यांचं गोल होतं ते गोल पॅटत होत असं घाट ''--'' होत पॅ्ट असं लटकट ठेवली होती आणि ते पँट असं मी वडाय गेलो आणि ते बरोबर पडला आणि ते काच पूर्ण फुटली. मग ते आता बसवून मिळत नाही वाटत तसं.
मध्ये तुझं वापरतात का?
हा मग माझं दिलत काढून त्यांना, तेच वापरतात अजून काही त्यांनी आणलं नाही.
घड्याळ घालायचं, आता घालतात सर्वच पोरी घड्याळ घालतात.
एका बड्डेला हेडफोन गिफ्ट केलता, हेडफोन हाय, ते हेज बर्डसचा नसतय का? ते हेडफोन हाय, ते एकदा मुलग्यान काय केलं, ते लक्ष नसताना ते ड्रॉवर मधंन काढल बेडच्या आणि बाहेर जाऊन ते असत त्यात दोन्ही ते हे, भाग काढून ठेवलाय ते बर्ड्स, आणि ते असं धरून असं ते सैल करून टाकलय सारखं असं उघड झाक करून.
हो का, हा हा
आणि एक दिवस तर काय केलाय, झोपतन उठलाय ते घेतलाय आणि जाऊन बाहेरच्या खोलीत बसून दोन्ही कानात दोन घालून बसलाय.
काय ऐकत हुता त्यात?
त्यात काय नाय, सगळी घालण्यात तसं बघून.
अ, पोरं बघ किती हुशार हाय तुझ.
अ आणि जेवताना सगळ्यांना म्हणतोय, ए काका, मोबाईल ठेव की. जेवताना मोबाईल बघायचं नाही, ह्याला कोण जेवताना देत नाही नाही ह्यजं आधी जेवण झालेलं असतंय मोबाईल बघत. त आणि त्यांना म्हणतुय, हा त
मग किती हुशार हाय पोरगं. तुझ्यापेक्षा पोरगं हुशार हुतय, डबल ग्रॅज्युएट हुतय बघं. हा.
ऐकत नाही आताच, एक जरी शब्द बोलला तरी असं गप बसत नाही, असं बुक्की धरतूय, त्या कंडा हाय त्याला आणि झाट दिशी मार तुय, ऐकत नाही एक शब्द बोलून घेत नाही उलटा.
म्हणजे मेंबरी लई शार्प हाय पोरग्याची.
हा जरा जरी जरा कावलं तर तेन रुसल्यागत करतुय, जाऊन दडून बसतूय आणि येऊन मारतूय. तिनं मला कावलं हे लक्षात असतय आणि येऊन मारतूय. ती मारल्याशिवाय गप बसत नाही, असा करतुय.
हुशार, लई पोरगं हुशार होणार हाय.
हम्म.
त्यावेळचा डबल ग्रॅज्युएट कर.
हम हं.
न्हव काय असतंय ग डबल ग्रॅज्युएट म्हणजे?
म्हणजे हे हो ग्रॅज्युएशन नंतर दोन वर्ष असतय ना, आता जसं बी ए आणि एम ए नसते का, एम ए चे दोन वर्ष. त्याला डबल ग्रॅज्युएट, डिग्री म्हणत्यात. हा त्याला डिग्री पण म्हणत्यात, डबल डिग्री म्हण त्यात, डबल ग्रॅज्युएट म्हणत्यात, ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावीपर्यंत पूर्ण झालेलं.
हा.
आणि त्यानंतर दोन वर्ष शिकल की त्याला डबल ग्रॅज्युएट म्हणत्यात डबल डिग्री म्हणत्यात. किंवा अ नंतर कायतरी म्हणत्या, नाही त्याच्या्या वरती पी एच डी त्याच्यानंतरची, डबल डिग्री झाल्यानंतर पी एच डी करत्यात. पी,
होय, एवढं सगळं शिकुसपर्यंत, वय आपलं कितीपर्यंत जातय ग?
जातय भरपूर जातय, आता माझं ग्रॅज्युएशन नाही ना दोन वर्ष झालं, मग ते मी डिग्री कराय पाहिजे हुतं, आमच्या पिल्ल्याला दातं यालती त्यामुळे केलं नाही आता माझ्या मैत्रिणीचं झालं पूर्ण माझ्यासोबत असणाऱ्यांच डिग्री
हा हां मग तुझं राहिलंच की
हो राहिलं त्याला पण चार मार्क आहेत खरं आता बघू करायचं तिथल्या तिथं टाकून म्हणजे ह्याला वाय सी एमला टाकून होत असलं तर
तरी तू करतेस अभ्यास घरच्या घरी तुझा तुझा
हम् करतोय, त्यावेळी कसं केला अभ्यास, पिल्या आमचं बारकं होतं
हा
सगळं आवरायचं भांडी तेन घासायची, आणि रात्री दहा नंतर बारा, एक पर्यंत वाचायचं पुस्तक. अ नोटस काढून आणल्या होत्या प्रिंटा आणि ते वाचलं की थोडा वेळ झोपायचं आणि पहाटे चार ला उठून ते नोट्स वाचायच्या नंतर सहा नंतर मग काम कराय चालू करायच असं करत हुतो त्यावेळी मला आहे ना हे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशनला मला किती? एकोणऐंशी पडले होते मार्क अभ्यास असा अभ्यास करून फक्त हा फक्त पास होण्याची अपेक्षा होती कारण एकदा विषय गेला ना विषय सुटत नाही लवकर विषय तेन कधीच गेल नाहीत माझं
तसंच मला भीती वाटल्या ग आता एवढ्या वर्षात कधी
हा ते जरा अभ्यासात पण जरा हे होते नाही. आता मला पण आता ते मला टॅली, टायपिंग तेन करायचंय खरं मुलग्याला सोडून कसं जायचं दोन-दोन तीन-तीन तास जायला लागतय तीन तास तर कंटिन्यू बसायला लागतय ते लॅपटॉप वर नाहितर ते कॉम्प्युटरवर
मग ते करून काय शिका पुढं काय कशाला नोकरी लागत्या?
पुढं नाही आता माझ्या हिच्यात नाही ना सुपरवायाझरला अप्लाय करायचं झालं तर आता कॉम्प्युटरवर आलंय सगळं आधी कसं लेखी होतं म्हणजे कॉम्प्युटर लागत तेच ते जर करायचं झालं तर मग ते तेवढं करायचं म्हणतोय आणि डबल डिग्री करायची पुढच्या वर्षापर्यंत दोन वर्ष का जाई ना अजून त्याचा अभ्यास चालू करायचा आणि ते त्याचा प्रयत्न करायचा मग
हम हम ह होय नाही आज त्याचा उपयोग होतोय सोड आ ता पासून सुरुवात केलीस तर
हा
एकदा आपण राहू दे परत करूया म्हंटलं क नाही ते राहूनच जातय
हा मं आता या सकाळच्या शाळेत आओ लावायच होतं ते कॉम्प्युटर आणि ते आमच्या पिल्याला बरोबर ते सकाळची शाळा चालू झाली आणि तो आजारी पडला ऍडमिट होता. आणि नंतर मग त्याची काळजी घ्या इकडं तिकडं असं तेन सांगितल्यावर मग ते लक्षातच आलं नाही ते क्लास लावायचं मस्त जानेवारीपासून मी असं ठरवून ठेवलं हुतं लावायचं लावायचं म्हणून
किती महिन्याचं असतय ते कोर्स?
तीन महिन्याचा असतोय मग आतापर्यंत होय झाला असता तर मार्च, एप्रिल, मे मार्च मध्ये जरी लावला अस ता तरी झालं असतं मं आता कस आता होतं नाही आता शाळा चालू होत्या दुपारची आता उद्यापसन आणि मग घरातला आवरून जायचं यायलाच तीन वाजता येऊन जरा इकडं तिकडं रेस्ट करुसतोवर आणि पाच साडेपाच वाजे मग आणि जेवणाची तयारी. होत नाही हा आता पुढच्या वर्षीच. काय असेल ते पुढच्या उन्हाळ्यातच.
एकदा असं ठरवल्या नाही झालं की बघते मूडच ऑफ होतोय.
होय होय तसच झालंय की. आणि ते आमचे मिस्टर लागलेत कावायला दहावी झाल्यावर केली नाही तेव्हाच कराय पाहिजे होतस दहावीच्या सुट्टीत काय केलीस बारावीच्या सुट्टीत काय केलीस. त्यांचं चालू असते सारखं तेव्हा केले नाहीस म्हणून.
म्हणजे तेव्हा करायचं असते व्हय ते?
हा तेव्हा करायचं असतय कसं झालं. आमचा जो ग्रुप होता आमच्या ग्रुपमधल्या कोणीच केला नाही कम्प्युटर दहावी झाल्यावर पण केलं नाही आणि बारावी झाल्या वर पण केलं नाही. आता ज्या इंजिनियर झाल्या चार पाच मुली झाल्यात आमच्या ग्रुपमधल्या. दोघी तिघी फार् फार्माचे ह्याच्यात म्हणजे ते फार्मसी केल्यात दोघी तिघी असं प्लेन बी एस सी केल्यात खर त्यांनी ते त्यांना नंतर ते लॅपटॉप तेन लागलं त्यांचं त्यांनी लॅपटॉप घेऊन डायरेक्ट ते शिकल्यात. असं कॉम्प्युटरचा कोर्स कुणीच केला नाही. त्यावेळी जर केला अस तर एक संग झाला असत.
होयं च की मगं आता ते मग माग पडले ते भरून काढायला पाहिजे.
हम्म. करायचं आजच उद्या कराय पाहिजे निदान आपल्या पोरांना तर आपण कॉम्पुटर आमच्या घरात लॅपटॉप दोन
कोण काम करत त्याच्यावर?
घराचं लागते ते आर डी चं लॉट तेन भराय म्हणून हेनीं एक घेतलेलं आहे.
आर डी म्हणजे काय?
आमच्या आती आर डी पिगणी टाईभरून घेत नाही का त्याचा प्रिंटा काढायला लागतात ना लिस्ट तयार करायला लागतात. लॅपटॉपला मग ते घेतल्यात. मग. मी शिकतो म्हणालतो त्याचवेेळी ते लॉटतेन करायचं सोपंच आहे. खर हेनी म्हणली तर जर तू शिकलीस तर तुलाच सगळं करायला लागणार घरातलं कधी करणार तू.
होय गं त्यांचं पण बरोबर आहे.
सगळं तुझ्यावरच पडते म्हलित मग ते स्वयंपाक करून तुला रात्रीचं बसून ते लॉट करायला लागणार अस. तरी पण शिकवायला घेतलं होत ते काय सर्व्हर डाऊन झालं एकदा राहू दे म्हणलं मग.
चालतय.
हा हा हा.